हॅलो
हॅलो
हा आवाज येय लागला का
बिल्ला सगळ किती उुठलं पाऊस पाऊस सगळ किती पुरणगीर नदी पुूरा आला
हो ते आळंदीमध्येध्ये पण किती चालू आहेत.
हो ना दरड कोसळू राहिली लोक फिरायला जाऊणारे मग यात नवीन नवीन पावसात जाऊनये माणसां कधी फिरायला
हो नवीन मध्ये नाही जावं आता नंतर सप्टेंबरमध्ये गेलं तरी चालते ना,
सप्टेंबर नाही हो सप्टेंबरमध्ये, जाव माणसानं पण नवीन नवीन पावसात कधीच जाऊ नये, निश्चित कसं माहिती आहे का त जमीन एक तर उन्हा मुळा अशी कडक झालेली असते. आणि उन्हामुळं सगळं त्यातलं ते हा उष्णतेमुळे ती जमीन कशी भुजबुज असते. आणि वरून पाऊस पडला की एकदम चिखल होन जाते म पूर सटकून जाते ते
हो मागच्या वर्षी लोणाळ्यामध्ये स सर्व फॅमिली वाहून गेली होती वाटते.
बापा खूप तेल लोक पागलत ना ग एक तर उतरतील पाण्यात काय जवळ जातील का धर पण एवढं पण ही गोष्ट तरी माणसाला मोह नाय आवरत पाण्याचा
ते माणसाला आवडत नाही पण ते जावंच लागते
आवरत अहो पण मी स्वतः गेलेलो ए ना मागच्या दोन मागच्या वर्षी मागच्याच्या मागच्या वर्षी असं जाऊ वाटू लागलं असं वाटायला लागलं पाण्याच्या जवळ जवळ जवळ जवळ जाऊ वाट टू लागलं. हो पण असं कधी पाणी वाढल काहीच सांगता यात नाही बरं, इतक्या फास्ट पाण्याचा बहार ए. फ्लो वाढते. आपल्याला वाटते की, बा कमी ए पाणी कमी ए काहीच नाही काहीच नाही पण अचानकच पाणी वाढतय फुसकन.
हो पण, पावसाळ्यात जाण्याची मज्जाच वेगळी ये ना फिरायसाठी.
हो मजा वेगळीये म्हणा पण, तेच ते आम्ही गेलतो बाबा आमचं पहिली न शेवटची झाली माझ्या आयुष्यात अशी
तव्हापासून ना जायच तब्यत नाही चांगली नाही तर या वर्षी म्हणजे म्हणजे फ्रेंड सोबत जात
हे ऑपरेशन झाल्यावर जाता येईल का गं मला? टेकिंग करता येईल का? डॉक्टरला विचारतो..
नाही येव लवकर नाही. रता येणार कारण की, जखम असते ना.. हो पुढच्या वर्षी करता येते. हो ना मग ती जखम नॉर्मल होऊन जाते ना.
हो पण ती बॉल असते ना कृत्रिम बॉल असते ना त्याच्यामुळे होईल का?
पण ते डॉक्टर लोक काय सांगतात माहितीये का, जर ऑपरेशन वगैरे काही असं झालं. तर तुम्ही अ जर अंडे वगैरे खाल्ले ना ते लवकर रिझल्ट येते म्हणतात बरं
मी सगळंच चालू करतो. आता पाय तू अंडी खातो ती पण काही दिवस याचे पाय बी खातो. बोकड्याचे पाय बी खातो. जाऊदे तिकडं
ते म्हणतात ना ते लवकर डॉक्टर लोक सांगतात ना.
नाही नाही करतो. कॅल्शियम वगैरे जेवढे जास्तीत जास्त कॅल्शियम खायचं.
हा आत्या का नाही माही आत्या आमच्या घरी दिवाळील अ नागपंचमीलाही मागच्या वर्षी आली होती. मग मागं च्या वर्षी आली मग आम्ही नागपंचमीच्या दिशी त जाऊ नका जाऊ नका म्हणजे असं आम्ही लई म्हणलो बरं
ह
तर आत्यानं काही ऐकलंच नाही
हं
मग आता गेली. त आत्याचा एवढा भयानक ऍक्सिडेंट झाला. तर मग डायरेक् क्ट पाय पायचं खूप म्हणजे लय मोठं ऑपरेशन करायचं काम पडलं. मग ऑपरेशन? हो, तर मग त्यांनं म्हण एवढं म्हणजे असं अंडे वगैरे खाल्ले तर एवढा लौकर रिझल्ट आला. एका महिन्यातच त्या चांगल्या झाल्या टनट.
नाही इथे ना अविनाश चं हे पाय माया जवळ उतारा ए त्यावेळेस अविनाशच बी त्याचा हात मोडला होता. माग रॉड टाकला होता. हातामध्ये लई फास्ट पण त्याचा रिकव्हर झाला.
ते नाही नां अंड्यात सगळ्यात जास्त कॅल्शियम ए
हं
आ अन् ताईनं माहिती ए का डिलिव्हरीच्या टाइमात अ कमीत कमी चाळीस पन्नास साठ झाला असल. ते पण गावराणी बरं, गावराणी वाले हो ते याचे पण नाही. जे मार्केटमध्येध्ये असतात ना ते नाही. डायरेक्ट मेमोन म्हणजे शेतात तिथं आमच्या गावात नाही का शेड इथं आमच्या इथं लई भेट त्यात बरं, तुम्ही जर सांगातले का नाही तर मी वीस तीस वीस तीस घेऊन येऊ शकतो.
येऊन घे, खरंच घेऊन ये मग, गावराण नाही ओरिजिनल गाव नाही.
हो म्हणजे ते कसं लोक काय करतात माहितीय का, आपल्या वाशिम मध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये
पत्तीचं पाणी टाकतात, पत्तीचं पाणी उकळलेलं म्हणजे ते जर का पाणी त्येज्यावर टाकलं की कलर लाल होतं.
हो, हो करतात लई ठिकाणी स्कॅम करतात आपल्याकड
अ स्कॅ, हो नामच्या इथं कसंय डायरेक्ट कोंबड्या येतात म्हणजे त्या विचित न लाल, किल कलरच्या म्हणजे गावराणी म्हणतात ना, त्या कोंबड्या हायेता. तर त्या कोंबड्यात त्या मंग मी जातात चिलीला भेटतं आमच्या इथ पण वीस रुपयाच एक भेटते. अन बाकीच्या मला वाटत पहिले पंधरास होत.
हो आता मागणी वाढली ना, सीझन पाहून असतं ते आता थंडी पडली कि ते अजून महाग होतंय.
हो थंडी, हिवाळ्यातच तर महाग राहतात पण पण तुमच्यासाठी चांगलं आहे ना जर लवकर तब्येत चांगली करायची असल तर मग ह्योच प्रयोग ह्योच करणं लागते.
होव करतो पाय ना तू रिकवर करतो मी लगेच.
हो ते सिटचा फॉर्म भरला नाही मी तारीख हल्लीकडे आता ती त्या फॉर्म ची सप्टेंबर का, ऑक्टोबरमध्ये पेपर हुणार हेय.
भरला नाही म्हणजे?
म्हणजे मी भरला नाही ना म एक हो डेट गेली पण अगोदर त्येचा पेपर होता सव्वीस जुलैला अन आता सप्टेंबर का ऑक्टोबर मध्ये झाला.
सिलेबस खाय काय माहीत तर पुढच्याच भरतो मी नाहीतर
मी भरतो अभ्यास सोबत
पण त्याला हे लागते ना, मास्टर कम्प्लीट कम्प्लीट लागतय पण त्येला?
मग बीकॉम आहे ना झालीला आणि त्येच्यावर एखादा विषय तर चांगला जमतच असल.
बीकॉमच्या भरोश्यावर करताय, मला वाटलं मास्टरच्या भरोशावर
नाही नाही आपलं ग्रॅज्युएशन झालेल्या हेच्यावर करता येते आपल्याले
नाही बरं पोस्ट ग्रॅज्युएशन वर करता येतय बहुतेक
नाही ना, हो, हो, हो, बरोबरय चालू पाहिजेत, चालू पाहिजेत. हो चालू पाहिजेत हो, हो बरोबर हेय, बरोबर हेय
हॅपीयड पाहिजेल माणूस
हो समजा आता हे म असं की, नाही तर चालू म्हणजे माझ फस्ट शेवटच वर्ष एक झालेलं आहे ना? जमतय मला, आता जमत होतं. हो ना आता जमते ना, शुकन्या भरला ना फॉर्म.
हा
हो तिनं दिनभरला फॉर्म.
अच्छा
कसं ते निघो आणि निघो पण, अनुभव कसा येतील माणसाला पेपरमध्ये प्रश्न कसे विचारतात.
कसं आता, आता काय करते माहितीय का मी, बॅलेन्स टाकल मी तर बॅलेन्स हो ना आता
उघडा फोन आला तर.
हो, आज दिवसभर किती बोर झालं ना
बोर काय झालं तुला काय हॉटस्पॉट नव्हतं काय?
कोणाचं होत, कोण होत घरी? कोणीच-' नव्हतं, माये काकू- काका लग्नाला गेले.
करु का कट
हो,
मग कोणीच नव्हतं घरी, तर मंग मी ते कागद माझे ते पाहिले डॉक्युमेंट्स वगैरे लावून ठेवले, जोडून ठेवले व्यवस्थित. आ मगं मी मग घरी फोन लावला एकदा पप्पाचं ते मागं माझ्याकडं आधार कार्ड वगैरे होतं ना हॅलो, हॅलो, आवाज यायला लागला का? हॅलो, आवाज यायला लागला का? हॅलो, हॅलो,
हा, येऊ राहिला का आवाज?
हो ना आवाज काबर नव्हता येत?
अरं बाथरूम ला गेलतो मी.
अच्छा,
ते अं तेच मंग ते बरडी कौसाडयला हे कस मानलं बर रे आपण घरी यो पण मी म्हणतो आपल्या, आप -आपलं गाव आपलं गाव किती चांगलंय त्या मानाने विचार केला तर, बाकीच्या गावापेक्षा. कधी कोणता पाऊस येत नाही, कधी कोणता पूर येत नाही, कधी काही होत नाही, कधी काहीच होत नाही.
हो आव, आवड असते ना तर जावसं वाटते फिरायसाठी.
नाही- नाही आपलं गाव किती चांगलं आहे म्हटलं.
वाशिम का? हो इथं असं नदी- गिदीच कोणाला भीती नाही ना काही असं?
नदी नाही, भूकंप नाही येत, नदी येत नाही पुूर येत नाही, बरं इकड पहिली मला वाटायचं किं आपल्या गावात नदी
आठ, हम्म
पुरं वाटायचं मला आपल्या गावात नदी पाहिजे होती, हे पाहिजे होती, ते पाहिजे होती. त्यासाठी बरे जाउदे तिकडे कोकणात.
हो पाहिजे, पण पाहिजे होती ना पाहिजेत माणूस कसं ते स्विमिंग वगैरे शिकून जाती. पोहणं वगैरे
तेवढं तर आहे ना मग, पदम तलाव आहे ना आता, पाहायना ना पदम तलावात पाहय ना कशी गर्दी वाढते.
पण ते पाणी नाही चांगलं असं म्हणतात ना तिथं, मशानभूमी ये
आता पोरं किती पोहतात तिथं, आपल आता गर्दी फुल गर्दी राहते आता तिथं.
हो येते का, पोहता येते का?
हो नवीन पाणी ये ना ग आता.
हो नवीन पाणी, ते आता या उन्हळ्यात कोरंड खडक झालं होतं, एवढं काय खोल नाही ते आम्हाला वाटलं लैच खोल ये का काय.
ह्या लई नही खोल ती, पण ते त्याच्यात मदत कसं काय माहितीये का तिथं एक कुंडयं म्हणतात. त्या कुंडात तर अस हे कुंडात देवे पोहायचे म्हणजे नदी
पण ती ह्या वर्षी पाणी हे झालं नाही तर कधीच पाणी कमी नाही होत म्हणत त्याच्यामधलं.
नायी नायी दरवर्षी होते पोरं क्रिकेट खेळतत खाली माहितीये आम्हाला. ते सुमीत लमानी सुमीत चांगला पडाला होता बघा त्याच्यात. सुमीत हां ते सुक सुकल्या नंतर मोबाईल निघला बाहेर ते.
मग तोपर्यंत तर सगळ मोबाईल कामात तुन गेला असल हां मोबाईल पाण्यात पडल्यावर काय झालं?
अरे मोबाईल पाण्यात पडले काही सापडच नायी मग चार पाच महिन्या सु शुकल्यावर पूर्ण उन्हाळ्यात.
अण तो कोणाला दिसला मग
सगळं सुटलं खाली पूर्ण एकदम तेव्हा त्यांनी शोधला पोरा पोरांनी
अं मग काय कामही नसला आला
इतके इतके दिवस मुरल्यावर काय कामे राहते का कोणती. त्याच्या आतपर्यंत पाणी गेलं असत खोल
हों ना ते पाणी किती दिवस झाले ते पाण्यामध्ये पाणी ताबडतो पडला ना काढला तर काही होत नाही म्हणतात. आता नवीन फोन निघालागलेना आय फोन निघला नाय निघाले ना अं
आय व्हील फुल्ल वाट
ते आता तर नवीन मोबाईल येतं की असं पाण्यामध्ये टाकलं तरी एक
तो काढली
पाणी टाकला तरी पण हे होत नायी
हॅलो.
हॅलो.
आवाज नाय का याय लागला?
हॅलो.
हॅलो मला तर याय लागला आवाज.